हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आ ताई जरासा आवाज वाढवा तुमच्या इकडून.
आवाज वाढवलाच आहे हो.
हा बरं बरं बोला आता बोलाव.
हा मग वाढवलेला च आहे.
हा हा बोला बोला असू दे येते ऐकू येतंय येतंय काय काय म्हणताय आणि मुलांच काय काय चाललंय हा हा किती लहान आहेत एकदम?
होय एक अडीच वर्षाचा आहे एक सहा वर्षा म्हणजे पाच पण सहाव वर्ष
बर बर बर बर बर म्हणजे हा हा हा लहानच आहेत की हो मग
होय लहान आहेत दोन्ही बी
हा हां हां हां मग काय स्कूल जवळ आहे काय स्वयंपाक आवरला
हा हा
स्वयंपाक आवरला मग फोन तुम्हाला केला मग वेळ आहे दहा मिनटं म्हटल्यावर मग म्हटलं जेवून घेऊया
बरं बर मी तव्हा मुलासनि चारवालतो दोन्ही मुलग्यांना चारवून झाल्यावर लावायला येत म्हटलं
हा हा हा हा आमच्यात कस आमची मुलं मोठी आहेत नातवंड मोठी आहेत मग आम्ही दोघच असतोय इथं.
दोघच असताय होय
हा त्यामुळ कसं आवरतय मिस्टर पण लवकर जेवत्यात
हा
आपलं जर असं वेळ आहे तोपर्यंत घेऊ या जेऊन नाही तर साडेआठ नऊ नंतरच जेवते मी शक्य तो
हा हा आम्ही बी सा नऊ वाजता जेवतो नऊ साडे नऊ दहा वाजते आम्हाला. जेवायला टाइम होते मुलासनि जरा लवकर मुलासनि जेऊण खाणार असं म्हणून लवकरच सायंपाक
होय होय होय होय होय होय नाही मुलांचं म्हटलं की आवरायला लागतेय हो लवकर.
होय वेळ लागतो जर लवकर आवरून ते जेवतच नाही लवकर तास भर बसाय लागत चारवायला.
हो आमचि पण नातवंड तशीच आहेत.
दोन आहेत ते गप्प जेवत्यात आपल आपल हाताानं दोन आहेत त्यांना चारवायला लाग ते असे
हम्म जेवताना लय दमवत्यात जरा मोठी होऊस पर्यंत
हो हो अव कुठलं आता एक तरी सातवीला आहे. खरं आपलं आप पण मम्मान जेवण घातलं तरच पोटभर व्यवस्थित जेवतोय ते पण मोबाईल बघत. नाही तर ते काय आपलं आपलं जेवलं जेवायचं म्हटलं की काय जेवलं नाही जेवलं चला. खेळायचं असं
तसच असतात मुलं आमचे पण तसं आमी जेवण चारल्याशिवा जेवत नाहीत मोबाईलच का तेवढं जास्त सवय नाही सोडा मोबाईल नसलं तरी बी जेवत्यात ईकड तिकड खेळत.
हा नाही नाही ही मोबाईल कारण त्यांना वेळच नसतोय इतर वेळा कसं होतंय क्लास क म म स्कूल हे तेच्यात कस त्यांना मोबाईल घ्यायला वेळच मिळत नाही म तेच हा म जेवाय त्यावेळेला पाहिजे म्हणत्यात निदान त्यानिमित्त त्यान तरी आपलं खाऊ दे घासभर म्हणून आपलं घालत बसत्यात आपलं
तस वाटलं पोटाला नसल तर कसं आधी आजारी झाल्यास
होय होय आणि किर किर उगीचच चिडचिडपणा करत बसत्यात
हू पोटाला नसल तर तेव्हा आग होते चिडचिडपणा हे ते उगच करत बसतात त्यामुळ घातलेल बरं पाहिला पोटाला
आणि वातावरण पण एवढं हे आहे कणी ज्या त्या वेळेला घा पोटाला घालून मुलांना कस व्यवस्थित हे लक्ष द्यायला लागतय
ते बाहेरच घालण्या पेक्षा घरच करून तयार करून घातलेल चांगलं असतना मग कसं बाहेरच हे खा हे खा चॉकलेट खा असं करत बसतात मग भुक लागल तर
च खाल्लेलं कसल कसं केलेलं असते कसं नाही असं होतय केव्हा तरी आठवड्यात वगैरे ठीक हाय
होय कवा तर चालते की तर काय रोजच म्हंटलं कणी हे होतंय
तशी म्हणजे कस सवयच नको घरात असेल ते वरण भात काय असेल ते भाजी भाकरी खायला पाहिजे ते सांगायला लागतय ओ
होय चांगलं तेच लागतंय बर दुसरं काय आपलं काही वेळ व्यवस्थित होत नाही बाहेरच काय
हा
आता कसं ते चायनीज बिनिज ते बरोबर आल नाही पोटदुखी किंवा हे ते चालू होतय
आणि हे कसं घरात हर प्रकार आता पोरी करायला लागल्यात आ आ हा ऑनलाईन आता गुगलला वगैरे सर्च केलं की म्हणेल ते सगळे पदार्थ येत्यात हे करायला
होय आम्ही बी
हा म तेच एक दोन दिवसान एक दोन दिवसान काहीतरी करून हे करायचं म्हणजे घरातलं कसं होतंय स्वच्छ आणि पौष्टिक पण होतय ना
हू स्वच्छ आपल्या मनाप्रमाण होतय साहेबच कस काय केलं तुझ्या मनात कस तर होतय खाय
काय आता तरी सगळं म दाखवत्यात कणी मोबाईलला
हू
म्हणजे बाहेरं जायचीच इच्छा होत नाही खायला होय नकोच वाटतय असं आपण घरात आपलं करून खाऊया असं हे होतंय
होय बरोबर हाय की तुम्हाला रेसिपी कुठली येत्या काय
मला कुठली सांगू तुम्हाला गोड आवडतय तिखट आवडतय
कुठली बी चालत्या कुठली बी एक सांगा
चकली ची सांगू
हा चालतय सांगा की
हा चकलीच कस अगोदर म्हणजे भाजण करायला पाहिजे
हा भाजून करताय
हा भाजू म्हणजे सगळं भाजून घेऊन नंतरच दळून आणतोय आम्ही.
काय काय घालता त्यात
मग त्याच्यात कसं प्रमाण घेताना चार वाट्या तांदूळ
हा
दोन वाट्या हरभऱ्याची डाळ.
हा.
एक वाटी मुगाची डाळ. एक वाटी उडदाची डाळ एक वाटी ती शाबुदाना.
हा.
आणि एक वाटी पोहे आपली कांद्या पोह्याची पोहे.
हां. ते कुरकुरीत छान होतात काय
एकदम एकदम छान होत्यात.
हा.
आणि ते सगळं भाजायचं असं हां. म्हणजे चांगलं म्हणजे आ हे व्हायचं नाही पुढं न्यायचं नाही पण असं व्यवस्थित भा मध्यम. बारीक गॅसवर व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आणि थळ हे. त्याच्यात परत धने एक वाटीन आणि अर्धी वाटी जिरे.
हा.
एव एवढ्या ह्याच्यात.
तेवढंच घालायच.
हा आणि हळकुंड आपली असली तर जरा चिचून टाकायचित.
हा कलर छान असं
कलर चांगला येतोय आपण वरण हळद टाकण्यात आणि दळ पात हळद टाकण्यात फरक पडतोय.
होय.
असं. मग ते सगळं भाजून थंड झालं की नाही कि दळून आणायचं मग.
हा हा.
मग ते दळळ्यावर काय करायचं. आठ ते दहा वाट्या पीठ घ्यायचं.
आठ ते दहा.
हा आठ वाट्याच असतय खरं दहा वाट्या घेतलं तरी पण चालते.
हा हा.
मग ते तेवढ्याला. जी वाटी तुम्ही घेताय कणी
हम्म.
त्याच्या हेन पावून वाटी तेल घ्यायचं.
पाहून वाटी तेल.
हा आणि मग टाक. ग्लास दीड ग्लास कने पाणी उकळत ठेवायचं.
कुकत.
हा त्याच्यात उकळ पाणी उकळलं की मग त्याच्यात नमक परत हे आपलं बुक्का.
हा.
परत आले लसणाची पेस्ट. तुम्हाला काय घालूस वाटतय ते. ते सगळं घालून उकळी आणायची त्या पाण्याची.
हा हा.
त्या पाण्याची उकळी आली का नाही की हे पीठ त्याच्यात टाकायचं नी हे करुन घ्यायचं.
मंग नीट सांग.
उकडून घ्यायचं चांगलं पीठ कोरड हा कोरड कोरड असं उकडल्यासारखं होतय.
हा हा.
मग ते कोरड कोरड उक उकडलं की त्याच्यात वरण अ हे तिळ टाकायचे.
हा.
ओवा टाकायचा.
हा.
आणि ते सगळे एकत्र करून एक दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवायचं पीठ.
चकली मसाला घालत नाही का त्यात?
मी चकली मसाला वगैरे काही घालत नाही हे एवढंच घालतोय बघा.. होय मसाला बिसाला आम्ही काही घालत नाय.
बरं.
तोंडात विरगळ्यासारखी चकली होत्या म्हणजे एकदम अस आहे फक्त
पाणी ग्लास म्हणजे घेताय की नाय त्याच्यात दहा वाट्या दहा वाट्या दहा ग्लास तुम्ही काय दहा घेशिला तर त्याला पावूनच वाटी तेल घालायचं.
हा हा.
पाण्यात त्या.
हा.
पाण्यात उकळायचं आले लसणाची पेस्ट तिखट मीठ सगळं घालायचं उकळायचं मग पिठ टाकायचं त्याच्यात.
हा आम्ही कसं मैदा पिठाचं करतो. मैदा पीठ परत मुगाची डाळ. ते मैदा पीठ असतं कनाय कुकरमध्ये टो डबा अस मग त्यात पांढऱ्या कपड्यात गच बांधायचं चाळून जरा. हम् चांगलं उकडायचं त्यातच मग डाळ एक वरचा डबा रिकामा असतोय कनी एक किलोला पावशेर डाळ घालायची.
बरं.
ह एक किलोला पावशेर डाळ त्यांनी ते पीठ एक किलो उकडून घेतलं कणी चांगलं. पीठ नंतर मग, उकडल्यानंतर घट होते ते म्हणजे, फोडून फोडून जाळून घ्यायचं सगळं सगळ पीठ त्यांनी. जर नाही जर बारीक झालं तर, जरा मिक्सर लावून असं चाळायचं पीठ ते झाल्या मग ते. त्या मूग डाळ परत, तीळ परत, बुका पावडर जरा.
हा हा.
मीठ चकली मसाला घालून ये कणी कालवायचं चांगलं.
हा हा.. आम्ही चकली मसाला वगैरे काही म्हणजे, घालत नाही तुम्हाला सांगाय. आल्या लसणाची पेस्ट, आणि हे सगळं एवढं साहित्य.
मॅडम आता बघुया तुमच्या पद्धतीने रेसिपी करून.
दळप करायच्या वेळेला सुद्धा. फोन केलासा तरी चालेल, करायच्या वेळेला केला तरी पण चालेल. एकदम छान होत्यात. काही म्हणजे हे, येत नाय प्रॉब्लेम येत नाय.
हा. आमच्यात कसं जास्त लागतंय, आम्ही दोन किलो किंवा असं दोन तीन किलोच करतो आम्ही.
हा हा, तुमच्या एवढी. फॅमिली हाय म्हटल्यावर पाहिजेच ओ.
फॅमिली आमची जरा जास्तं त्यामुळे जास्त लागते. सगळं दोन दोन भा ते सगळं सामान आणून, दोन दोन किलोच करतो.
हा.
आणि लाडू तेन जरा जास्तं. चार किलो किंवा तीन किलो असं करतो.
आमच्यात कस चकली चिवडा. आणि बुंदीचे लाडू अगदीे, आवडीनं सगळे खातात. बेसनचे लाडू, बाकीचं मग असं एवढं काय हे नाही.
मला बी कधी जास्त फराळ मधलं तेवढं का जास्त आवडत नाही फक्तं एक चकली तेवढच खातोय मी. बाकीच आणि, कळीच लाडू तेवढ ते बी, घरात इथं केलेल्या असलं तर ते कळ्या पाडून भैरच असल तेवढं. ते मला आवडत नाही.
हा हा हा हा. नाही आणि ते कसं, तेवढंच चार पाच दिवस खायला छान वाटते त्यामुंळ कसं. जास्त करून पण हे कसं, देणं घेण करण्यासाठीच आपण जास्त घ हे करतोय.
होय आमच्या इकडं कसं पावन जास्तं आहेत माझ्या घरची. परत आमच्या जाऊच्या घरचे असतात. सासू दोघी सासवा आहेत ना तर दोघी सासवांच्या, घरी आजी सासूच्या घरी. सगळ्यांच्या घरी द्यायला लागतंय, फराळ जास्तं करून ठेवायलाच लागत.
करायला लागतंय हम हम हम.
लिंबी जास्त आहेत आमच्या इथं त्यांनी बी देत्यात त्यांच्या सणा शमाला, हा आम्हाला बी ते दिवाळीच्या टाईमाला द्यायलाच लागतं.
द्यायलाच लागते बरोबर बरोबर हा.
बाकी मी बी आपण बी त्यांच्या सणाची वाट बघतो, तसं त्यांनी आपल्या सणाची वाट बघ
होय होय होय होय होय होय होय. आमच्या इथं पण शेजारी आहेत कणी. पुरणपोळीचा स्वयं पाक केला तरी सुद्धा आम्ही देतोय, कारण त्या पुरण पोळ्या वगैरे करत नाहीत ना.
हा हा.
असं.
आमच्या इकडें बी हायसा तस एकच असत आपल्या इथं तुमी मी आमच्या ते शेजारी तेन आम्ही तसच करतो काही तर वेळ वेळ केलकनि त्यांना. हम द्यायचं त्यानी काहीतरी वेगळं केल आमाला आण.
आम्हाला हा हा हा हा हा हा हा ह.
मिसळुन राहील्यान ते कसं वेगळं.
होय होय होय हा हा. ठीक आहे ठीक आहे तिकडून हे करा.
ह नाही क तुम्ही कुठल्या गाव तसा.
हा मी कोल्हापूरला असते.
कोल्हापूरला असता व्हय आमची वहिणी.